हॅलो अगं मला तुझा आवाज क्लिअर येईना.
मी बाहेर आले थांब
ह्याच्या आधी हा दे
म्हण
कशी आहेस? आणि मग काय कॉलेजच काय चालय?
काय नाही कॉलेज पण छान चाललंय काही खास नाही बघ, काल मी युट्यूब वर एक नवीन रेसिपी पाहिली आणि ती घरी बनवलो
काय बनवली होतीस
पनीर टिक्का मसाला गं
होय तुला आवडालय वाटत स्वयंपाक करायला
हा आता जेवण करायला पाहिजे माझं लग्न होणार हाय.
हम्म नवऱ्याला करून घालायला पाहिजे नव्हं.
हम्म
बर असूदे रेसिपी सांग ना मला मी पण करून बघते.
का तुला येत नाही व्हयं
पनीर बी येतंय, पण तू कसं बनवलंय त्या पद्धतीनं, माझी पद्धत वेगळी तुझी पद्धत वेगळी.
अ काय नाही पनीर, टोमॅटो, कांदा काजू मसाला क्रीम आणि थोडं बटर लागतंय मग मग आधी पनीर मॅरिनेट करायचं आणि नंतर मग ते टोमॅटो, कांदा सगळं भाजून नंतर त्यांची ग्रेव्ही बनवायची
ह
नंतर म ते पनीर झालेलं असलं तर टाकायचं ते मॅरिनेट करायला ठेवलेलं असतय ते टाकायचं मग नंतर एक पंधरा वीस मिनिटानं ते शिजतंय मग ते काढायचं आणि खायचं मस्त लागतंय
हम्म काही नाही बग आता करून बघते मग संध्याकाळी तू सांगितलं तशी
बरं मग नक्कीच करून बघ तुला पण आवडलच.
हा हा चालतय चालतय करून बघते अगं मी हे विचाराय फोन केलता, मी आता गाडी एक घेणार हाय.
ह
मग कुठली घेऊ आणि कशी घेऊ कुठं चांगली मिळेल ते विचारायसाठी फोन केलता
कधी घेणार हाईस
फोर व्हीलर
पण पैसे
अगं इनवेस्टमेंट केली होती ना मग आता गरज आहे म्हंल्यावर घ्यायला नको
हम् शक्यतो ई बाईक कुणाला पण ई बाईक चालत नाही शक्य तो ना आता हे चार्जिंग पाँईट नाहीय शक्यतो सगळीकडे ना
तेच की पण आता पेट्रोल पण संपणारच की म्हंटल्यावर चार्जिंगचीच गाडी घ्यायला पाहिजे कारण चार्जिंगच्या नंतर आता पॉईंट होतीलच की पेट्रोल तरी वाचतयं आणि आता पेट्रोल पण संपणारच आहे
होय पण कधी होतील काय माहिती चार्जिंग पॉईंट आत्ता घेऊन आता लांब ट्रॅव्हलिंग करता येत नाही
होय की गं आता बसतेन पण इलेक्ट्रिक आल्यात बसमध्ये पण होतंय ह्याच्यामध्ये पण होत ते आणि चार्जिंग कसं एकदा चार्ज केलं तर आपलं वीस रुपये दिवसाला संपतय वीस ते तीस रुपये संप र मोठ्या गाड्यासणी पन्नास रुपये संपत असलं, पण फुल्ल चार्जिंग होतंय
होय ते बी आहे म्हणा, मग काय म्हणते कुठली घेऊ
विचारून
हम् होम चालत बघते मी टू व्हीलर म्हणत होते पहिला पहिला कारण शहरामध्ये टू व्हीलर जरा जास्त चालतात ना, आणि हे असते ट्राफिक भरपूर असते त्यामूळं. तर मग माझ्या मनात असं ड्रीम कार फोर व्हीलर आहे
बरं तीच गे मग कारण तीच बेस्ट आहे ग आणि एक बर आता घेऊन टीट नंतर फ्युचर सा चांगलीच असणार आहे ज कारण
होय होय
असंय लागणार नाही आता पटरी पण संपणार आहेच
हो ते ब हमाणाव बर बर चालते घेते मग त तुला फोटो काढून पाठवते परत
अंग
आ म्ह
आणि तुला घेतल्यानंतर पोट पाठवते म्हणलं
लते की होत पाता शिव कुणाला तर विचारूनच जर जरा वेळ अगोदी घर विचारणच घे
हम् हम् चालत आणि काय मग कसं चाललंय काय करते सटरमटू
य कुठेतरी फिरायला जायचं ठरवालंय ग
होय ग मला पण नायचे जॉब करून जॉब करून कंटा आलाय घर ते जॉब घर ते जॉब
मला पण गुरवारी जायची इच्छा झाली
होय का गोव्यामध्ये काय बघायसारखं मला हे माहित नाही गोव्याला जायचं काही नाही मेन माहित नाही तिथं काय आय.
ब बीच हाय संध्याकाळी बीचवर फिरण्याची मज्जा वेगळ्या असत्या. आणि गोव्यातील समुद्रीकिनारा चर्च आणि ते तिथल वातावरण खूप छान आहे ग परत बागा बीच कलंगूड बीच दुधसागर धबधबा आणि ऍगवाडा किल्ला पाहू शकतो आपण
ह् ह एवढं सगळं पॉईंट आहे तिथं
हं
मला पहिल्यांदा माहित झालं बाई
ह मज्जा येते अग.
चालतय. आपण मैत्रिणी, मैत्रिणी कधीतरी काढूया ट्रिप बघूया तिकडचं जाऊया.
ब सोडाणी पण सगळ्या तयार तरी व्हायला पाहिजेत
करू की आपल्या फ्रेंड सर्कलला सगळ्या घेऊन जाऊया. सगळे आता काय काय करतात बघायला पाहिजे पहिला
बरं ते पण आणि का आणि आणि काय?
काय नाही तुझ्याकडेच बघ.
आणि मग आपण प्रवासात जाण्यासाठी खाण्यासाठी काही घरगुती पदार्थ पण घेऊन जाऊ.
हा चालतंय की मी चिवडा शंकरपाळी घेऊन येते. घरगुती चिवडा मी बनवते.
मी सँडविच आणि केक बनवतो आणि म्हणजे घेऊन जायला बरं आपल्याला
हा हा चालतय की आणि मग दुसरं ऑप्शन दुसऱ्यांना सजेस्ट करूया की आपण जसं की कोल्ड्रिंक वगैरे
म शॉपिंग करायला पण आपण एकदमच जाव्या असचं
हा आपण दोघी तर घेऊया का सेम -सेम.
आपण पहिला आधी बजेट तयार करू आणि मग नंतर तिकीट बुक करू बाई.
होय सांग, सांग आता भाजीपाला आता इन्व्हेस्टमेंट होणार हाय आता खर्च भरपूर होणार हाय. काय बोललीसं
गाडी घेणार आहेसा गं
हा हा हो हो खरच मग तुझ्याच गाडीन जाया का?
हा चालतय की
निवांत जिब गाडीतंनं जाऊया. वावं तेवढं तुझी म्हणजे तू आता गाडी घेणारं असलीस ती म्हणजे किती सीट ची घेणार आहेसं?
मी मिनिमम सात सीटर.
आपण बसतोय की गं आपण सात जण आपण आठ जण आहे एक एक्स्ट्रा होतयचं की ऍडजस्ट बारीकच आहेत कोणत तर बारीक असतंय त्याला माग बसवायचं.
आणि जसं की इलेक्ट्रिक बाईक आहेत ना सीटरला चांगले आहेत भरपूर पूर आणि स्पेस भरपूर आहे त्या गार्डनमध्ये त्यामुळे मी इलेक्ट्रिक बाई कार म्हणत होते
म्हणून तेच की आणी ए सी पण असणार
हा सगळ्या गाडीमध्ये एसी असते तरी पण ऍडिशनल फीचर्स वगैरे त्या आत आता सेफ्टी झोन आता सगळ फक्त ड्रायव्हरला नाही तर सगळ्यांना सेफ्टी झोन हाय इन फ्युचर ऍक्सिडेंट वगैरे झाला तर
ह होय आणि इ कार न काय हे होत नाही सोड.
हम्.
आणि पण असणार.
काय म्हणलीस अभ्यास करायला. हो सेंट्रू कॉलेज घेणार आहे ती तर माझी ड्रीम कार आहे.
हो मग आपण एकत्र होऊया गोव्याला आता आपण सात जण आठ जण
हा हा चाल माझ्या कारणाचं या तरी पण नियोजन करायचं फत. तर तू बघ बाई.
बघत ते खाण्याचं शॉपिंगच इकडं तिकडं. किती वाजता जायचं काय जायचं ते सगळं बघायला पाहिजे.
हं हं. कारण तू आता एवढे पॉईंट सांगितलास एवढे कवरअप व्हायला पाहिजे.
चार दिवसात होत की ग कवर
हा चालतेय तेवढ्या दिवसाच्या सुट्ट्या काढाय पाहिजेत.
मजाबला जातस ना.
होय.
लं का?
अगं ह्याचा सॉफ्टवेअर ला. सोशल मीडियावर झालं की दीड वर्ष झालं.
पण
अगं म्हणून तर मला कार घ्यायचे आहे माझी आता इन्व्हेस्टमेंट झाल्या म्हणताना घ्यायची.
अच्छा हो.
तू काय करते मग
मी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पण करतेय ग डिग्री आता लास्ट इयर आहे.
हा हा करा करा ऑल द बेस्ट.
ेत मग आता आलेले ोड प्लेसमेंट पण ते मला पेमेंट परवडलं नाही मता नाही म्हणलं मी
हा हा बघते मी तुला माझ्या साईड मधन कुठं लागतेय का बघते मी तुला
बगसोड. पण माझी इलेक्ट्रिक इंजिनिरिंग आहे आणि तुझ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे वेगळं पडतय.
होय पण माझे फ्रेंड्स वगैरे आहेत ना तुझ रिझ्युम पाठवून ठेव बघते मी. मोबाईल शॉपी
म्हणजे तू माझ्या साईडला इकडच्या साईड लागलीसर कसं दोघींना सोपं पडेल ना.
हो ते पण आहे.
हम्म चालत.
ठेऊ काय?
हा हा ठीक आहे बाय बाय.
हम्.